हॅलो.
बोला काय म्हणत? काय करताय?
काय नाही आता उठले म्हणलं लाऊराव आता जराशी
आमच आता पडायचा टाईम झाला थोडसा.
हम्म चार वाजता झोपता आण किसत झोप नं व्हायचं मग आता?
काय पंधरा, वीस मिनिटं पडायचं थोडसं.
पण अर्धवट जोप झाल्यावर तुचं डोक वगैरे दुखत मग?
अ भरपूर दुःख पण म आता कसं आहे हे बी नाही सोडतायेत हे बी काम नाही कर करायला वेळ भेटत नाही ना मग नंतर.
हम्म हा ते माझ तसच होतं मी जर दुपारची झोपली अन माझी झोप व्यवस्थित नाही ना झाली म माझं डोक अग लय दुखतं मग मी एक तर झोपत तरी नाही नाही तर मग झोप तरी घेते दोन्हीतले काहीतरी करतेच
नाही म माझं आता बगा आता तो उठेल दोघं भाऊ पण साडेपाच पाच सव्वा पाच पर्यंत उठतील ते. म तोपर्यंत आपल्याला नाही झोपतायेत आता चार वाजलेत तोपर्यंत चार ते पाच स पावणे पाच पर्यंत झोप काढायची थोडीशी
ताई
तर मग कसं आहे फोन बी नाही केला तर मग ते कॉल राहून जाते
हम्म आणि मॅडमनी सांगितलंय ना काहीतरी कॉल लवकर उरका म्हणून
तेच ना आपलं काही नाही आपलं कोणाला हेच नाही विषयच नाही म्हणून आपलं काय होत त्यातील लिस्ट मधल्या लेडीजलाच बोलताय मॅडम असं लिस्ट मधल्या बऱ्याच कधीचे कॉल आले आहेत त्यांना ते अजून उचलतच नाही आहे
हम्म.
असं
पण नशीब माहिती आहे का हे काम आलं म्हणून थोडं तरी काम भेटायला लागलं
काय बोललंय तुम्ही मला तर माझ्या नंदेचे आभार मानावे लाग त्यांनी ते सांगितलं म्हणून बरं झालं मला नाही माहिती पण नव्हती या कामाच ते
हा ना.
मग
मी त्या ग्रुपला जॉईन असल्यामुळे मला माहित झालं मी तरी दुर्लक्षच करणार होते का आता माझं ओपनच होत नव्हतं पण परत यावेळेस सविस्तर मॅडमने ग्रुपवर सांगितलेलं
हम्म.
मग मी परत मग बघितला मी त्यावीस वेळीस माझ्या बहिणीला सांगितकेलं ओपन कर अन तिनं काय केलं माहितय का ओपन केलं, फॉर्म भरला तर ती म्हटली कायतरीच हिज असते, कोणी एवढं करायचं म्हणून तिनं केलंच नाही
हम्म तुम्हाला फोन येतो
ह हॅलो आणि तिनं काय केलं ऍपच डिलीट करून टाकले अन ग्रुपमधन पण लिफ्ट झाली असली मग मला ज्यावेळेस पेमेंट आलं का तेव्हा तिच डोळ उघडला हा पप्पा बो म्हणजे मला सगळे पप म्हणतात ना मग ती म्हंटली हम्म ही म्हणते म्हणजे खरंच आहे आता मग डबल परत हिन ओपन केली म त्याम तिची ती टेस्ट फेल गेली असणार आहे ट्र
हम्म, तेच ना
नाही तर असं हो झालं आता मॅडम म्हंटले त्या ग्रुप वर वगैरे तिला सदस्य पण व्हायला लावलय आता कधी होते काय माहिती मला कसं तिच्या घरी जायत नाय, अन रात्री ती आलेली तर आम्ही कामात होतो मग तिच्याशी पण नीट बोलता आलं नाही तिचा मुलगा पण तुमच्या मुला एवढाच लय धिंगाणा करतो रात्री तर एवढा करत होता मी भरवत होते ला माऊ हे घेऊ का घेऊ आणि मोती द्यायला भीती वाटते व त्यान जर नाकात तोंडात घातलं तर परत ती एक बनून सोडायची नाही माझी बहिण लई कडक हाय. ती डायरेक्ट मारायला चालू करल आसया मग त्यामुळं भीती वाटते हो त्या पोराची जास्त आणि कसं मी काय करते ता असा पतार मांडून राह होत ना ते ज्वेलरी बनवाय म्हणल की सगळ बाहेर काडाय लागत. एक गोष्ट काडाय येत नाही आस नाही सगळ काडाय काय लागतं. का तर कुटली गोष्ट ष्टआपल्याला कधी लाग सांगता येत नाही ना.
तेच आमचं बघा ना आता आता पोरांना उद्या सुट्टी दिलेली शाळेवाल्यांनी आत्ताच मेसेज आलाय. दिस टुमारो इन्फॉर्म युअर टुमार हे म्हटलं हॉलिडे-हॉलिडे याचं वाला हो. हे पावसाळ्याच्या हवामान खात्याने हे दिलेले आहे. मुसळधार पाऊस चालू आहे बा सतत असलेल्या पावसामुळे
एवढा पाऊस झाला क नाही तो आठवडाभराचा पूर वगैरे आलेला सगळा तरी माझ्या दिदीच्या पुरींना सुट्ट्या नव्हत्या शाळेना आणि मी दरोज फोन करून मग आज पुरी असत असतील्या घरी, आज पुरी असल्या घरी, नाही ह म्हणायची
आहे ना सोळा पंधराने, सोळा, तेरा, चौदा तारखेला सुट्टी दिली होती. ढपफुटी होणार होती म्हणून पण ती धग फुटी काय झालीच नाई. मग ती तिकडे फिरली पालघरकडे, मग तर सगळ्यांना सुट्टी होती.
वातावरणच समज ना कोणाला खरं, आता सगळी म्हणत होती की पाऊसला लवकर येणार नाही. एकदमच आला आठवड्यात त्या आणि आता कुसी म्हटले पाऊस उघडणार नाही हे हूणार
तेच ना आता इकडे भयंकर, आता हे गोदा गोदावरीला पूर गेलाय आमच्याला
आम्हाला गेला आठवड्याच्या ज्या वेळेस पाऊस पाऊस झालेला ना त्यावेळेस आलेलं पूर इकडं
हम-हम-हम
नदी विन पाणी म्हणजे पुला असतात ना त्याच्यावर पाणी आलेलं फार पुलावणी
हम हम आय कॉल यू लेटर करून द्या त्यांना मेसेज करून द्या
अ ते मागाचा एक कॉल वेगळा, गेला आता वेळा कॉल आला ते ज्वेलरी द्यायची आहे ना कराडला, मग कोणच नाही नाही न्यायला सातारलं असत तर बरं पडलं असत.
आमच्या ननंदबाईचा माझा कॉल राहिलेला आहे. त्यांना कॉल करायचा आहे आणि त्या ग्रुपला विचारताय कोणी आहे का फ्री? यांनी मला सांगायचं ना आता येऊन गेला. मी त्यांना बोलली बरं का तरी आपण करून घेऊ म्हटलं तथ त्यांना परत फोन बिन करावा लागेल. सांगव लागेल रात्री बित्री करून घ्याववा लागेल एखाद दोन.
ते पद्मा त्या तुमच्या ननंदबाई आहेत का?
नाही नाही पद्मा नाही. त्याच्यावरती आलेला आहे बघा स्क्रीनशॉटच्या खालच्या. फोटो आहे त्यांचावाला दोघांचा. दिसल्या.
ओम नम शिवाय.
नाही -नाही ओम नम शिवाय नाही त्याच्या खालच्या हा- हा डॉक्टर.
हा हा
डॉक्टरेट आहे ते हे आहेत ते काय म्हणतात पीएच डी झाली त्यांची.
हां
हम
त्यांनी पण हा डबल त्यांना त्यांनी पण डबल अकाउंट काढलय ना मग.
नाही नाही नाही आपण कार्यावरेत बर का लक्षात ठेवा.
अरे
नाही नाही त्यांच सिंगलच आहे.
हा
पण त्यांचच कम्प्ललीटच झालेल नाही त्यांना वेळच नाही ना.
हा
असय.
हम्म
त्यांचच करायला वेळ नाहीेते त्या दुसर काय ओपन करतील अजून.
हो, अहो तुम्ही ते बघीतल ना का एक ग्रुपवर मेसेज आलेला.
कसला?
एका लेडीज नं डबल अकाउंट ओपन केलेल.
हम्म
आणि त्याचा स्क्रीनशॉट ग्रुप वर पाठवलेला.
अरे देवा! मग
नाही सर काय बोललंय म्हणजे मला पण कस माहितीय तिना अस साईडला ओढल आणि ती विचारत होती सर मला टास्क नाही आल आणि ऑलरेडी तिथ दुसरा अकाउंट दिसत होत तिच.
हम हम ह अहो पण मग एक विचार करा एक विचार करा त्यांना जो तसा प्रॉब्लेम राहिला असता. तर तुम्ही हा विचार करा ना की त्यांनी हेच दाखवल नसत ना काय म्हटले अस. तिथे ऑप्शनच दिले नसते ना.
हा
तुम्ही एका वेळेस दोन अकाउंट ओपन करू शकता का तीन अकाउंट करू शकता हे ऑप्शनच दिला न
दिल नसत.
तिथ व्हॅल्यूड असेल ते कि, करू शकता तुम्ही अस.
काय माहिती? आता चहाच्या आमच्या टायमिंग मला चार वाजले चहा पिऊ वाटत. अहो काल काय खाल्लय काय माहिती? अस पित्त झाल्यावर झाली जर जर व्हायला लागल डबल मला तशीच. मध्यंतरी कस झालेल तस.
काय व्हायच माहिती आहे का द अस पित्त वगैरे व्हायला लागल ना अ तर तेव्हा ना ध धनी आणि खोबरं आहे ना कंटिन्यू चावून चावून चावून चावून खायच त्याच्यान पण हो त्या त्याच्याने पण ऍसिडिटी लवकर जाते. खोबर आणि धन कच्चा धना राहतो ना आपला तो चाऊन चाऊन खायचा.
तिथ मऊर ते ववा खावु वाटत नाही. ते कधी खायच धन आई शपथ.
धने काय नाही चावीला चांगले लागतात कच्चे धने खाऊ शकतात. आणि खोबर खायच त्याच्यासोबत.
हम्म
ह आणि जर उष्णतेचा जर त्रास होत असेल ना म्हणजे त वॉशरूमला परत परत जाव लागत असेल ना तर सरळ फ्रीज मधल अर्धा कप दूध पिऊन घ्यायच.
तर ते ते तिकडे गेल्यानंतरच केल पाहिजे उपाय.
थंड दूध आहे ना तर तुम्ही म्हणता ना पाच दहा मिनिटात तुमच उष्णतेचा त्रास बंद होऊन जाईल. अस पाच एक मिनिटातच.
एकदा फोन रिजेक्ट केला की त्यासनी समजतच नाही. चार वेळा फोन करतात.
हम्म तेच की
काही काही लेडीज तर काय करतात माहितीय का तुम्हाला? आपणल्याला फ्री आहे का विचारतात.
हम्म आणि आपण फ्री चा मेसेज केला की रिप्लाय देत
देत नाहीत.
मस्त डोक फिरायची वेळ आली. आणि काय कर अहो तुम्हाला मध्यंतरी तर माहित आहे का म्हणजे आत्ता दोन तीन दिवस झाल आठ वाजता सात वाजताच मेसेज कोण फ्री आहे का? अरे म्हणल उठू द्या तरी अंथरुणातून. आणि आमची मम्मी आली की मला तर देते नाही ना फोन कुणाला. का ती टीव्ही लावती. तिला तेवढाच वेळ असतो टीव्ही बघायला.
चालेल चला
हा बाय.
बरोबर बाय.